हा बोला, तेच कि. काय नाही बघा सूरुचं आहे सगळं हम्म, ऋ आता म्हंटलं अता आतावरायचं.
हा, हा.....
हम्म कॉलेज आहे बघा सुरु, आज कॉलेजला जाऊनचं आले.
हा, हा त्याला आणि सुट्टी असेल ना उद्या पर अ शनिवार, रविवार?
उद्या नाही सुट्टी, परवा सुट्टी शनिवार ये.
हा, हा आज काहीतरी महाराष्ट्र बंद वगैरे काहीतरी चालू होतं, न्यूज आलेली ना?
नाही, नाही हे काय नसतंय इथं कॉलेजमध्ये, त्यांना काय नाही फरक पडत नाही. हा बंद
शाळा वगैरे सगळे कॉलेज वगैरे सगळं बंद आहे म्हणून मेसेज आला होता
हा हा हा हा पण कुठे बंद आज बऱ्यापैकी सगळे लोक गेलेच ना शाळेला?
म्हणजे ती म्हणजे विनवण्या करायलती एक म्हणजे सोशल मीडियावर एक व्हिडिओ बघितलेला आम्हाला सपोर्ट द्या तुमची दुकान वगैरे सगळी बंद करा असं म्हणजे ते दिल्लीला म्हणजे
आताचे लोक असे झाल्यात की स्वतःच भलं बघत्यात दुसऱ्यांना सपोर्ट करतच नाहीत. कि बाबा हा मुलं एवढी लढायला लागल्यात, हा.
हा म्हणजे की बंद करा आम्हाला सपोर्ट द्या तुम्ही असं आम्ही तिकडं चालू आहे हे चालू आहे आंदोलन.
होय होय आता ते मी पण न्यूज बघितल्यात भरपूर पण हे सगळं चाललंय ते म्हणजे विद्यार्थ्यांचं पाप आहे ना तेच्यात कारण का आज छोटी मुलं उद्या होऊन हा ही नीट सारखी परीक्षा एवढी सोपी नाही की एक एक विद्यार्थी हा एक एक विद्यार्थी दोन दोन वर्ष तयारी करत असतो
तयारी कर हो गॅप गॅप वगैरे घेऊन पण अभ्यास करणार ह्यात हुशार मुलांचं म्हणजे भविष्य धोक्यात आहे ना?
कि बाबा हे चुकीचं आहे की म्हणजे एखाद्याला एवढं पण बाबा हे करण म्हणजे सरकार काय कसं वागायला लागलं काय माहित नाही, पण ह्याच्यात श्रीमंतांच काय नाही गरीबांचच पाप आहे सगळ्या. म्हणजे एखाद्याच पाण्यातच जाऊ शकते ना ह्याच्यात
हो तेच की आता म्हणजे परवा पण एक नेट परिक्षा परीक्षा झाली त्याच्यात एक बघितलेला व्हिडिओ म्हणजे किती तरी मुली मुलं होती त्यांना एक थोडंच म्हणजे चुकीचं परीक्षा केंद्र पण असू शकते ना? त्यात त्यांना वेळ झाला होता मग ते बघितलं तर तेव्हा त्यांना म्हणजे एक सेकंड जरा उशीर झाला तर त्यांने घेतलं नाही. ते म्हणजे त्यांच्या आई वडील इतक्या विनवण्या करत होतीत अक्षरशः ते पाया पडत होती रडत होती तरी पण त्यांना घेतलं नाही. मग असं जाऊन मुलं डिप्रेशन मध्ये जातात ना ती.
हो हो एवढं नव्हतंच नीटच्या पेपरला आधी काहीच नव्हतं नीटच्या पेपरला. हो आत्ता म्हणजे या दोन वर्षामध्येच एवढं झालंय की बाबा खूप म्हणजे खूप वाढलंय नीट.
टीचर पण म्हणजे जे क्लास वगैरे घेतात ते पण म्हणजे टीचर असतात ते पण म्हणजे थोड्याश्या पैशासाठी अ म्हणजे मुलांचं भवितव्य हा अकॅडमीच किती फेमस होती ती.
हो खूप खूप ज्या वेळेला मी पण एक्झाम म्हणजे द्यायची होतो मला पण नेट द्यायचं होतं. त्या वेळेला मी बघायचे एक दोन लेक्चर त्यांची छान वाटायचं की बाबा हा छान आहेत लेक्चर असं आहे पण हे बघा कि माणसाचं कधी ना कधी तर बाहेर पडतं.
होय परवा पण किती न्यूजला पण आलेल होते का मॅडम नाही सरांनी पण म्हणजे थोड्याशा पैशासाठी मुलांना ते प्रश्न दिले.
हां
म्हणजे मोजक्या विद्यार्थ्यांना पैशासाठी मग काय गरज आहे सगळे विद्यार्थी सारखेच असं असतात ना ते पण पैसे भरूनच अभ्यास
आता अकॅडमीला फीज तुमच्या ऐंशी हजार रुपये, नव्वद हजार रुपये अकॅडमीची फी केली आहे.
हो मग अकॅडेमीचा आपलाच ते अभ्यास करणार हेचा नेटचा? तेची म्हणजे परवडाया पाहिजे न सामान्य मूल
होय हो, सां म्हणजे एकेकांचं स्वप्न असतं की बाबा गरीब परिस्थितून आप पण गेलोय माझ्या पण आई बाबाला काहीरी थोडं
हा काहीतरी करा म्हणजे प्रत्येकाची इच्छा असते, ना हा काहीतरी मी बनणार. हे करणार.
फी बघून त्यांना असं वाटते की बाबा नकोच. म्हणजे त्यात पडायलाच नको. आता जर हे बघा लोन जर एज्युकेशन लोन काढलं आणि तुम्ही शिकलाय हे पुढं जाऊन जर असं सगळं असलं तर मग कधी फेडणार आपण लोन ते?
फेडणार, होय तेच की.
जर सगळं व्यवस्थित तर सुरू असलं तर काय प्रॉब्लेम नाही, कि बाबा हा आपण फेडू शकतोय सगळं. करू शकतोय पण जर हे हास
आता लहान मुलापासनच किती फी वगैरे आहेत, आता म्हणजे ज्युनियर सिनियर के जी
आता आपल्या वेळेला कुठ होतं एवढं आपल्या वेळेला नव्हतंच आपण मरा शाळेत आपल्या
शाळेत जिल्हा परिषदच्या शाळेत शी कलो त्यामुळे आपल्याला काही हे नव्हतं, आता मुलं नाही जात नाही मराठी शाळा बंद पडाल्यात भो हे
खूप खूप आता आमच्या गावामधलेच तुम्हाला सांग तो आम्ही ज्या वेळेला शाळेला होतो त्यावेळेला आमच्या शाळेचा पट म्हणजे चाळीस पन्नास एका वर्गाचा आणि म्हणेजे आत दुसऱ्या गावातल्या मुंलाची करायचे एवढं छान शिक्षक होतात शिकवायला मस्त शिकवायचे आमच्या वेळेला छानच होतं शिक्षण.
आणि आता शिक्षण पद्धती कशी बदलल्या आपली काळी कस आपल्या वेळेला कसं हे म्हणजे उत्तर लिहायचे म्हणजे थोडक्यात लिहा, सविस तर लिहा दहावीला तरी पेज किती किती लिहायचे पण आता तसं नाही मुलांना सगळं सोपं करून दिलेत. तरी सुद्धा मुल अभ्यास करत नाहीत.
अभ्यास पण करत नाहीत आणि आपल्या वेळेला कसं होतं मोबाईल नव्हतं. त्यामुळे हा मुल अभ्यास करायची आता सगळे चार्ट जी पी ती, ए आय, जेमीनी हे सगळे युज करतात, त्यामुळे मुलांना काय वाटतय
काही व्हडिओ वगैरे फोटो एडिग वगै रे आपल्याला जमत नाही, ते लहान मुलांना म्हणजे जम ते मोबाईलमध भरपूर म्हणजे व्यवस्थित हाताळतात ते मोबाईल.
पण आता कसं म्हणतात मुल की थोडंफार काय झालं की हा मोबाईलवरच अभ्यास आलाय आहे माझा. आता मला मोबाईलच पाहिजे अस सुरूच असते ना सगळ्यांचं.
अ जेवताना वगैरे मोबाईल चाल चालूच असतंय होय.
पण हे सगळं चुकवाव द्याय
म्हणजे त्याचा पण म्हणजे ते पण चांगल्यासाठीच आहे, पण त्याचा गैरवाप
हम्म मोबाईलचा वापर आपण अरेल तसा आहे. चांगल्यासाठी पण आहे आणि वाईटासाठी
हो, वायटासाठी पण आहे.
हा पण आपण करल त्याच्यावर तो डिपेंड आहे. पण जर वापर चांगला केला तर ते चांगलाच आहे आपल्यासाठी आणि आपण जर त्याचा चुकीचा वापर केला तर ते चुकीच आहे आपल्यासाठी.
हा तेच की
हम्म पण आता हे सगळं असं
तर मोबाईलमुळं पण किती काय काय गुन्हे वगैरे व्हाय लागलेत.
आपल्या कुठं आठवी, नववी-दहावीला मोबाईल होते.
नव्हतेच की, आता आम्हाला म्हणजे ग्रॅज्युएशनच्या वेळी आम्हाला मोबाईल.
हा, ज्यावेळेला कॉलेजला, ते पण कसं ऑनलाइन क्लासेस सुरू झालेलं.
हा, त्यावेळेस म्हणजे कोरोनापासून मुलांना आमच्या मोबाईलची सवय लागली.
हा, कारण की त्यावेळेला घरात एकच मोबाईल. स्क्रीन टचचा ते, म्हणजे पप्पा तेण बाहेर गेले तर प्रॉब्लेम होऊ शकायचा ना. दिवसभर लेक्चर असायचे त्यावेळी आमला फोन घेऊन दिलेले. आणि हे आत्ताच्या मुलांना आठवी नववी पासूनच मोबाईल असतात
मोबाईल आता काय अभ्यास का, म्हणजे ते करतात पण काय नाही का, माहीत नाही, पण मोबाईल पण. ते अभ्यासासाठी म्हणून घेतात, मग आपण कोण थोडीच काढून घेणार आहे, हा बाबा अभ्यास करायलात. आलं असेल काहीतरी असं म्हणून सोडून देतोय ना, पण मुलांनी. पण म्हणजे, कसं आपली परिस्थिती हे करून. समजून घेऊन शिकायला पण पाहिलेे नुसतं मोबाईल वगैरे पण म्हणून चालत नाही.
आता आपल्या वेळेला होतं सगळं बरं, म्हणजे शिक्षणाची पद्धत पण जरा सांग पण. या, आत्ता एवढं बिघडलंय, पण आपल्या लहान बाळांचं म्हणजे काय होणार हो नंतर ना?
हो, आताच सगळं मोबाईल वगैरे हे करतात, म्हणजे जसं मोबाईल. पण जे बघत नाही ते व्हिडिओ बघतात ते तसं, म्हणजे बोलायला वगैरे शिक
हम्म, नाही ते पण झालं, पण आता शिक शिकण्याचं जंतर-मंतर ते सगळं सुरू झाले. आताच एवढं झालंय, म्हणजे आत्ताच्या जम त्या ते एवढं बेरोजगार राहायला लागत सगळं. बेरोजगार आता हे जेवढे विद्यार्थी. ते सगळे बेरोजगारच असणार ना.
हो, इथून पुढं कोण म्हणजे, त्या नीट परीक्षेकडे जाणारच नाही हो, असं म्हणजे आता एवढंच. च यावधु हे करायला तेवढं
आणि नीट परीक्षा काय घ्यायची असते एवढी स्ट्रेट, त्याच्या माग तर रिझन आहे. आता मुले मोठं म्हणजे नंतर होऊन जाऊन डॉक्टर होणार, एमबीबीएस म्हणजे बीएच.
ते कुणाचं तरी जीव वाचवणार, त्यांच्या हातून मोठी चूक होऊ शकते ना.
हा, मग त्यांनी काय एवढं डडीपले अभ्यास करून घ्यायचा असतो की बाबा, हा. पण पुढे जाऊन एखादाचा जीव आपलं एक जरी अव म्हणजे कसा तरी आपण त्याचं ऑपरेशन केलं, म्हणजे काय तरी टॅबलेट चुकीची दिली. तर आपल्यावर त्याचा अफेक्ट होऊ शकतोय.
होय तेच ना, म्हणून ते अतिशय दोन दोन वर्ष तीन-तीन वर्षं गॅप घेतात आणि मग ते नीटचा वगैरे अभ्यास करतात.
मग तरी पण एवढं म्हणजे, त्या लोकांना हे नसतं की, बाबा कसं पण म्हणजे वागतं. आता हे नीटचं एवढं पेपर म्हणजे पास होतील. सोडा, आता नीटला पास होतील. मर पुढं, मग एमबीबीएसला गेल्यानंतर मग कसं त्यांचं म्हणे, म्हणजे हेच आहे ना सगळं.
पण खूप-खूप फी वगैरे आहेत.
ते शिक्षा परत त्यांना, म्हणजे क्वेश्चन देऊ शकत नाही. काय देऊ शकणार नाहीत.
हो, तेच की शिक्षकच म्हणजे असे करायला लागलं, तर मग विद्यार्थ्यांनी काय करायचं?
हा.
जग असं म्हणजे लाच वगैरे घेऊन. पेपर फोडा लागले ते ते थांबवायला पाहिजे ना, म्हणून आता कित च्या एक आठवडा झाला, ते जंतर मंतर वर चालुये.
हो पण ते सगळं चुकीकीचच आहे मला ते असं वाटते. म्हणजे म्हणजे किती विद्यार्थ्यांना मारलं म्हणजे आता पोहलीसांनी पण म्हणजे समजून घ्यायला पाहिजे होतं ना की थोडंफार तरी.
त्यांना पण वर्ण बंधन वगैरे असतं ना, त्यांना पण नोकरी जा
नाही पण असं नाही कि बाब पण एखाद्या मुलाला मारायचं ती त्यांच भविष्य घडवायसाठी सगळं प्रयत्न करायला लागल्यात. आणि जर आपणच त्यांना जर सपोर्ट नाही केला तर, मग अवघडच आहे ना. मग सगळे बेरोजगारीच वाढणार आहे, म आपल्या भारतामध्ये.
ते म्हणा आम्हाला आम्ही काही करू शकत नाही, आम्हाला वरून आदेश आलेत. त्यांना पण आहे ना, त्यांना पण काय बोलता येत नाही पोलिसांना हम्. तु लढतं असते.
हा प्रत्येकाची परिस्थिती चांगली असते असंच नाही.
होय प्रत्येकाचं वेगवेगळं असतंय ना.
एखाद्याची परिस्थिती आपल्या म्हणजे कमी असू शकते, त्याला पण असं वाटतं की बाबा मी पण चांगलं काहीतरी करून दाखवायला पाहिजे. आता मेडिसिन फील्डची जर वाट लावायला लागली, तर माणूस जगणारच कसा? कारण का डॉक्टर जर असं वागायला लागले तर?
आता पहिल्यासारखे दिवस पण नाही आहेत म्हणजे सगळं बदलले महागाई वगैरे सगळं वाढलं. थ किती काय काय बघ म्हणजे या काळात किती, किती काय काय बघायला मिळालं.
हो सिटी लेव्हलला राहणंच परवडत नाहीत, एखाद्या म्हणजे सामान्य माणसाला.
होय, तेच की
जे मोठे लोक असतात त्यांनीच फक्त म्हणजे सिटी लेव्हलला राहायचं, आसं साधा रूल येते का काय माहित आणि तेवढया दिवसात
हा, हा
म्हणजे माणसांना तरी परवडायला पाहिजे ना एवढं बाहेर च सगळं आता भाजी ची पेंडी तीस रुपये झाल्या.
शेतकऱ्यांचं नुकसान आहे पाऊस वेळेवर नाही, हे नाही म्हणजे सगळ चिखल चक्रच, निसर्गचक्र चक्रच बदलले बघ.
निर्ग चक्रच कारण का माणूसच तंस वागायला लागलाय, निसर्ग काय करणार?
हो, त